हो.
हॅलो.
हा आवाज येतोय. हॅलो हॅलो ताई हा आवाज येतोय माझा.
हो हो येतो येतोय बोला ना हो बोला बोला. नमस्कार नमस्कार कयात तुम्ही. ह अच्छा मी पण छान आहे ना.
बरं आपण आज फुलांबद्दल बोलूया हा.
हो चालेल ना छान आहे की बोला.
ह ह फुलं म्हंटलं की बाई कांचा तो एक जिवाळ्याचा विषय असतो. बायका म्हणा किंवा मुली म्हणा लहान मुली छोट्या मुली. हा माणसांपेक्षा मुलींना बायकांना ते जास्त आवडत असतात.
हो हो माणसांपेक्षा मुलींना बायकांना खरंच खूप म्हणजे फुलं म्हणजे जसे आपले जसे मुलं असतात तसे फुलं असतात हो त्याप्रमाणे असतात.
हा तर कस की लहान पणापासून मला पण फार गोडी होती फुलांची आम तर लहानपणी आमच्या अ जे घर होत. त्याच्या मागच्या बाजूला असं मोठ झाड लावलेलं होतं याच अ पारिजातकाच्या फुलांचं प्राजक्ताची फुलं म्हणत ना त्या प्राजक्तांच्या फुलांचं आणि जास्वंदीच्या त्याच्या जवळच होत तर तेव्हा ना मला झाडावर चढायला खूप आवडायचं बरं का, आणि वर पार वर चढून असं फांद्या अस गदागदा हालून आणि ते फुलं खाली पाडायचे आणि बहीण वगैरे असायची बरोबर मग तिला वेचायला लावायची. ते फुलं ह आणि शिवाय हे असायचे जास्वंदाचे पण असायचे त्याला लागूनच, त्याला लागूनच जास्वंदीच्या पण फुलाच झाड होत ना तर ती फुलं लागलेली. असाय काही कळ्या असायच्या. तर ते अ ते मग हा ते तोडायला. खूप आवडायच्या आम्हाला तोडून मग घरी आणायच मग घरी आल्या. ते जस्वंद्याचे फुलं आहे ते अ, आपण मस्त देवाला वहायची आई वगैरे आणि बाकी ते फुलं असायची. प्राजक्ताचे त्या छानपैकी वेण्या वगैरे करायचो आम्ही हा म्हणजे ते फुलं ना वेळण्या खूप वेळ टिकायच्या नाही ते लगेच
हो हो तेनाजूक असत ना जास्त नाजूक आणि अस फुल त्याच्यामुळे हो पण दिसायला आणि स्मेल वगरे खूप छान असत हो आणि पारीच्याता
ते खाली पडायचे.
सडा वगैरे पडत असेल ना खाली अंगदी छान,
सकाळी सकाळी जर गेल ना मागच्या बाजूला सगळीकडे असं छान सड पडलेला असायचा छान वा असेत असायचा.
हो,
अ तर ते खूप आवडायचं आणि आमच्या तिथे जवळ आजी पण राहायच्या त्यांच्या इथे पण होत ते आणि त्या म्हणजे देवळाची करायचं काम होत. त्यां म्हणजे पुजारीच हो एक प्रकारे त्या तर त्या पण आम्हाला बोलवायचा त्यांना माहिती होतं मुलींना आवड मग फुले लावलेली होती त्यांच्या तिथे चांदणीचे परत काटे करवंटी असे गुलाबाचे मोगऱ्याच मग ते फुले तोडायचे आणि आणि विठ्ठलाचं मंदिर होत ते विठ्ठलाला माळ करण्यासाठी ते म्हणजे आमची मदत घ्यायची की तुम्ही करू लागा आम्हाला त्या खूप म्हाताऱ्या होत्या ना
नाही विठ्ठलाचं मंदिर आणि विठ्ठलाची मूर्ती आणि पांढरे शुभ्र फुलांनी सजवले. आपल्यावर तर खूप छान वाटत असेल नाही का
खूप छान खूप छान वाटायचं ह. आणि मग आम्ही काय आनंद आनंदाने करायच आणि त्याच्या बदल्यात त्या आम्हाला द्यायचे फुलं किंवा तुम्ही घेऊ. घरी घेऊन जा मग त्या फुलांच मस्त गजरा करायचं वेण्या करायचं आणि डोक्याला लावायचं. असो कधी कधी, ते ह कधी कधी ते सदापुलीचे फुलं पण असायचे. काटे कोरंटीचे असे वेगवेगळ्या फुलांचे हा फुलांचे पण आम्ही गजरे करायचो आणखीन आणि ते लावायचं छान वाटायचं आणि त्यातल्या त्यात गुलाबाच फुल मिळालं ना मग ते बापरे इतका आनंद व्हायचा. कि अगदी स्वर्ग सुख मिळाल्यासारखा आनंद असायचा तो हा. तर गुलाबात किती कलर असतात ओ
किती कलर असतात नाही का माहिती आहेत का किती कलर असतात एवढे.
हो. गुलाबी आहे लाल आहे पांढरा आहे निळा आहे. हम्म परत नारंगी आहे. नारंगी आहे अजून हा फिकट गुलाबी डार्क गुलाबी आहे राणी कलर आहे. हा असे वेगळ्यावेेगळ्या प्रकारचे अ हम्म रंग अस. त्याच्यामध्ये त्याच्यात पण आता मिक्स कलर पण यायला लागले बघा. पांढरे फुलं आहे काही पांढरे आणि गुलाबी मिक्स ह. असं पण असत नाही का ह.
ना आमच्याकडे तर बघा आम्ही हो हो म्हणजे एक माहिती म्हणून सांगते तुम्हाला आमच्याकडे कसं शेती वगैरेच असतं त्याच्यामुळे आम्ही काय केलं बघा झाड एक झाड लावलं गुलाबाचं आणि त्याला अनेक प्रकारच्या गुलाब च्या गाड्या भरल्या आणि सर्व प्रकारची फुलं एकाच झाडाला कशी येतील याचा प्रयत्न केला होता म्हणजेज माहिती म्हणून करू शकता सर्व कही पण कोणी अस.
हा हा हा हा.
असं असं एक झाड बनवलेलं होतं आम्ही गुलाबाच त्याच्यात अ म्हणजे अ पन्नास टक्क्यापर्यंत झालं सक्सेस आणि काही नाही झाले पण झालं छान ते चार ते पाच. च प्रकार आम्ही उपलब्ध केले होते फुलांचे एकाच झाडावरती हो हो.
छान आणि छान त्याचा वास तर केवढ. छ ना म्हणजे फुलांचा राजा कमळ असत पण मला ते गुलाबच जास्त आवडत कमपेक्षा म्हणजे ते सहज उपलब्ध होत ना गु गुलाब आपल्याला
हो सहज उपलब्ध होत ना. हम्म आणि कमळ कस पाण्यामध्ये असतं त्याच्यामुळे ठराविक ठिकाणीच असतं ते तस गुलाब.
हा अठरावी ठिकाणी असत बरोबर. बरोबर बरोबर आणि शिवाय गुलाबाच्या पाकळ्यांचा गुल. कंद पण करतात जो आपल्याला उन्हाळ्यात कामात येतो. ज्याच्याने उष्णता कमी होते ह त्याच परत गुलाब पाणी करतात. गुलाब पाणी हा चेहऱ्याला वगैरे लावायला आ उपयोगात आणता बाय का.
हो ना डोळ्यांसाठी पण छान असत ते.
डोळ्यांसाठी छान असत बरोबर आहे तसच ना इतर बाकी पण फुलं आहेत ना सदाफुली वगैरे बघा सदाफुली चा त उप दि कॅन्सर म कॅन्सर ची औषध बनवता ना त्यात तुझा त्याचा वापर कतात म्हणतात ह. हो सदाफुली खूप महत्त्वाचं फुल आहे.
अरे बापरे. छान आहे माहिती म्हणून म्हणजे अ आवडलं मला हे माहित नव्हतं ना.
हो हो हो म्हणजे इतके त्याच चे आपल्याला अ इतके उपयोग असतात ना की ते आपल्याला माहीत पण नसतात बरेचशे. त्याचा अभ्यास केला तर मग ते कळतं हळूहळू करत ह.
आणि अ ते रानमळ्याचे वगैरे फुलं बघितलेत का तुम्ही ते तर किती छान छान अस ता बघा वेगवेगळे छोटी छोटी झाडं असतात, त्यांना विशेष स्मेल वगैरे अस तो नसतो पण दिसायला खूप छान दिसतात ते. फुल वगरे म्हणजे निसर्गाचा एक एक भागच आहे तो जो निसर्ग आपण म्हणतो ही हिरवळ ते फुलांशिवाय त्याला शोभाचं नाही नाही का. जस आपल्याकडे कस काही कार्यक्रम पूजा वगैरे काही असलं तरी फुलांशिवाय तर नाहीच सजावट पूर्ण होत. तस ते अ आपल्या पृथ्वीला पण एक सजावटच बनवली फुलां
हो हो बरोबर आहे आणि फुलांच कस महत्व आहे की आता बघा ना आपल्या देवाला पण वाहतो आप पण फुलं त्याची माळ करून वाहत माळ अ करून घालतो देवाला ते फुल अशी पण वाहतो देवाला म्हणजे फुलांशिवाय पूजाच पूर्ण होत नाही म्हणतात नाही का अजून ह आपल्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी, अ आप पण फुलांच्या माळा गाडीला लावतो घराला लावतो देवऱ्याला लावतो दे देवान पुढे फुलं वाहतो, अ झेंडूची म्हणा किंवा म अजून दुसरी कोन कोणती म्हणा, तसं. साधारण महत्व आहे नाही का.
हो हो हो ना बघा ना. आणि आपल्या नवरात्री मधे तर किती फुलांचा उत्सवच असतो नाही का घट माळानसाठी वेगवेगळ्या प्रकारची फुलं फुलांचची पानही वाहिली जाता बघा फुलांसोबत पानां नाही तितकंच महत्व दिलेलं आहे.
हो हो बरोबर बरोबर, बरोबर तसच शेवंतीच फुल शेवंतीच किती छान वास असतो ना शेवंतीला. ह, शेवंतीचे मस्त पैकी गजरे करून लावाय केसांना बायकांच अगदी आवडती, आवडती गोष्ट ती.
व्हाईट कलर आणि यल्लो कलर मधली शेवंती जास्त चालते बघा गजऱ्यांमध्ये वापरली जाते. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे म्हणजे सजावट करून गजरा बनवलेला असतो.
हो बरोबर, खूपच छान दिसत हो. आणि बघा ना देवीला देवीला असं कोणी कोणी वाहतात ते. गजरा देवीला लावतात ते पुजारी पण असं. हा, तसच ना आणखीन एक फुल अस त बरं का त्याला आम्ही लहानपणी ना मानमुडी म्हणायचो मानमुडीच फुल. म्हणजे ते सूर्यफुल असत ना मोठं तसं ते छोटस असतं बघा गार्डन मध्ये वगैरे दिसत. तर ते पण इतकं महत्वाचं अस म्हण ते जर समजा आपल्याला जखम झाली ना आणि अ समजा त्याचा पाला असतो ना तो पाला जर का आपण अस लावला ना त्या जखमे
हो, हो, हो, हो, हो. म्हणजे ते असं रानांमध्ये वगैरे असत ना ते फुल छोट अस असत ना अस हो त्याला गावटी म्हटलं जात बघ त्याला गावटी.
हो. म्हणजे कसं आहे माहिती का ते जर तुम्हाला दिसलं ना कुठे असं बाहेर कुठे गेला दिसलं तर ते अवश्य घरी आणून
हो हो, हो हो नाही नाही आहे ना आमच्याकडे आहेस बर का ते.
हा हा, कारण कस म आपणय आयो आयडेक्स आयोडीन लावतो लावतो हे ते पण त्याच्यात नाही म्हटलं तर केमिकल असतंच त्यापेक्षा हे फुल डायरेक्ट जर चुरगळून अस लावलं ना, किंवा मग त्याचा पालापाचोळा, तर लगेच जखम बरी हो
लगेच जखम बरी होते हो ना आणि स्टोन प्रॉब्लेम साठी चालतं अ म्हणजे ते चा रस करून म्हणजे त्या पानांचा त्याच्या फुलांचा पानांचा रस करून आणि तो उपाशी पोटी प्यायचा तर आपला स्टोन साठी पण चालत बर का ते. त्या फुलाची तुम्ही हो हो हो हो हो.
हा ह. आनी हे सूर्यफूल त्यातल्या त्यात महत्वाचं हं ज्या बाजूला म्हणतात सूर्य उगवेल त्या बाजूला त असं मानवळ होत सूर्यफुल ह... बघितली का तुम्ही कधी सूर्यफुला
हो हो बघितली ना म्हणजे शेती वगैरे नाही बघितलेली पण अस... शेतांच्या कडेला वगैरे लावलेले अस त्याच्या तेच बघितलेले त्याचं एक कारण असतं तुम्हाला माहिती शेताच्या कडेला सूर्यफुलका लावतात?
नाहीय माहित बुआ.
नाही का कसचा काही सीझन असतो म्हणजे.. अ आमच्याकडे कांद्याची लागण वगैरे होते तर. डोंगळ्यांची लागण केलेली असते त्याच्यासाठी. बगा ज्याचं बी तयार होत डोंगळ्यांच तर त्याच्या कडेला ते लावली जात त जे आपल्या मधमाश असतात त्या मधमाशा त्या त माकरंद काढतात वगैरे तर त्याचं काहीतरी ते महत्त्व आहे. हे त्याच्याने ते पीक छान येत तयार होत त्याच्यासाठी ते सूर्यफुलाचं त्या कडेला वगैरे लावली जातात शेतांच्या अस.
हा म्हणजे मधमाशा असताना मधमाशा शेतीसाठी खूप उपयोगाच्या असता
हो हो हो. म्हणजे फ मधमाशीच आवडतं म्हंटल्यानंतर कुठलंही फुलच येतं नाही का?
हो बरोबर हम् हम्म हम्म. तर त्या सूर्यफुलाच्या बिया पण किती उपयोगात पडतात ना त्याचं तर तेल पण काढलं जातं. हा तर हा आम्ही आधी शेंगदाण्याच ते वापरायच बर जेवणासाठी पण आता ते कस कोलेस्टरल जास्त वाढतं ना त्याच्याने असं ऐकलंय मी त्याच्यामुळे मग हे असत सूर्य फुलाच तेल त्याच्यानी कमी वाढत कोलेस्ट्रॉल हा त्यावर फॅट्स कमी असत त्याच्यामध्ये मग आ तेच म्हणजे आम्च का य पण बरेचसेे लोक सूर्यफुलाचे तेल वापर वापरायला लागले बगाआणि शिवाय त्या... सूर्यफुलाच्या बिया असतात त्याची पण चटणी केली तर खूप छान असत हाय फायबर असतं बरं त्याच्यात. हाय फायबर असतात त्याच्या म्हणजे त्या फायबर्स मुळे काय होतं? ए आपलीं पचनशक्ती वाढते शरीरांत लां जो अ मंल मैदा असेल ते
हो डायट प्लॅन मध्यें पणं सजेस्टं केलेलं असतं नां सूर्व फुलांच्या बिया वगैरे हो-हो असं म्हणजे ड्राय फ-